दो
याले काय आवाज?
मजा लागे जावा .
बारीक यायलय .
आला आवाज फक्त जरासा उगच बारीक यायला.
हा.
बोलू का आता? .
याला आहे.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
तुझा बारीक यायलाय.
काय झालं तू लावालतेस काय झालं लागाय का नाही?
रिंग झाली आणि काय उचललं नाही.
हॅलो.
तर अकाउंट जॉईन केलायच नव्हते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
म्हणून म झाला असेल तसं.
नाही यालाच नाही आणि कॉलच आला नाही आणि
केलेलो खरं. तेच रे तू जॉईन केलं आहेस नव्हते दादाचं?
नाय नाय तर माझाकडं
हम्म.
आणि काय म?
काय नाही.
हम्म. तो मॅचिंग काय बघतेस नव्हं?
आ हा. काय म्हणाल तो मी तुला आता?
बोल ना काय म्हणालतीस?
म गेलो बघ. .
गेलं. कशा बद्दल होतं?
काय विचाराल तो काय मला वाटनं आठवना झालय.
कशाबद्दल होतं नेमकं?
काय तेव्हा ना कालचं काय तर विचारावल. हा ते शिडीच कॉपी करून घेतलास तेज्यात
हाय की माझ्या ह्यात आहे की लॅपटॉप मध्ये आहे की फेब्रम कॅमप्युटरमध्ये आहे की.
हा, मग आता असं सी इ टी च्या एकझाम मोबाईल मध्ये कुठे घेऊ खरं?
मग मोबाईलमध्येच घ्याया पाहिजे म पेनड्रॉय घे.
पेनड्रॉय घ्यायचाय बाबा घ्यायचाय. सगळी फोटो त आता, सात हजार फोटो झालं.
आहे एक मेमरी कार्ड.
मेमरी कार्ड, सगळं ट्रान्सफर करायचं ना.
हाय की ती सी डी दुसरीच काय झालं? लाईट होती काय?
दुसऱ्या दोन्ही, दुसरी दोन्ही एक पण लागायनित.
तेचं लाईट हुती काय तव्हा?
लाइट, होती की कधी लगायच बरोबर.
तरी, एक तर लागली. अजून एक हाये
ते बाद
मी लहान, पण लहान, होतो तव्हाचे त्यात आहेत ते व्हिडिओ, बॉमबम बोलेच होते.
लागते काय?
मोठ्या गटत्या, पहिली तर तिचं की मी दिलतो त्यातच आहेत सगळ्या.
म- आता ते ना कुठले दिलतीस कोणी त्यातली, एकच लागले ना बाकी-
हम्म तेचं म्हणाले ते लागत होती चवं
आता हे टास्क, ते पूर्ण होणार?
तू बागे
आणि ते मला ट्रानझॅक्शन पण येणार?
तुझं पंधरा, झाल्यात ना अजून पंधरा, म्हणजे किती मिनीटं?
बारा गुनुले पंधरा, एकशे ऐशी मिनिट.
आता हे पंधरा पूर्ण झाले की, आणि पाच येणार होणे? मग ते पण आजच करायला पाहिजे.
हे पंधरा झाल्यावर आज - आज तारीख किती आहे तेवीस- तेवीस आहे ना?
हम्म,
तेवीस- चोवीस -पंचवीस, तीन दिवस आहे का?
हम्म, माह्या मैत्रिणीचा, आता टास्क चालू झालाय तिला पण सव्वीस पर्यंतच मेसेस आलंय तिचे आत्ता दोन झाले.
होती ती कुणाला लावत्या.
मला?
बोला भैया तिज्या संग? नाही तिने आत्ता दिला त्यांना टाइम असेलच ना बोलायला.
म तिला मेसेज आलायं कि कार्याकडनं.
ग्रुप वर आलाय ना सगळ्यांना.
फोन नाही आला सेपरेट.
सेपरेट टाकलाय.
ॲप ऍपतर्फे आलाय कार्याकडनं.
क्या बात है? ॲप कडन आलाय?
होय.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
आत्ताच आलेय मला ते आजच आले.
हम्म.
सोपवाय पाहिजे दोन दिवस.
हम्म ह.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
काय पाहिजे आता म्हणल्यावर कराय पाजे दोड.
बॅलेन्स किती तुला मारलया वर्षाच.
वर्षाला मी आता मारलोय कितीचा महिती आहे काय तीन महिन्याचा मारलोय एक अकराशे ला. तुझं कार्ड वट.
तीन महिन्याच मॉथ.
तुझं कार्ड कुठलं? कुठलं? व्हीआय.
आयडिया.
त्याच्यामध्ये तुला वर्षाला काय त्याचं? साडेतीनशे हजारला काय? .
साडेतीनला.
हा साडेतीन ला काय तर बसतोय वय काय? वय वाढल परत साडेतीन ला बसत.
ते दहा मिनिट झाल लऊ कट करू शक
हुं बारा मिंट आपोआप कट होऊ देे न. टायमिंग वाढतंय ना.
अ. आत्ता एक . तो झाला की मी जरा चार्जिंग लावतो. आ पप्पांना नेणार आहेत. जाऊन आल्यावर .
काय झालं तुम्ही?
गोळ्याच त्या शुगर च्या.
हम्म.
होय ना.
. कुठ्टे तो वाघा दाखवणारेस?
ते ह्याच्यात नाई वाई. यशवंत कॉलेजच्या ग्राउंडच्या समोर नाही माहित.
हम्म.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
माहित नाही अ.
चालत गेलतास क्लास ला?
मित्र होता की गाडी इलेक्ट्रिक
पैसे पैसे साठव गाडी घे, काय सांगालोय पैसे साठव गाडी घे. दोन अकाउंट जोडलाईस नव्हं?
तर थोड भावाला आता घ्याय सांगितले ना तोडी येतील काय?
गाडी
गाडी नव्ह तोडे एक दहावीस हजार ते वीस हजार दहावीस हजार याय पाहिजेत ना.
कशावरन?
त्याच्यावरन दारात
हां तेच म्हणालोय मित्रांनी एक वीस काढलाय नव्ह?
होय त्याने भरपूर काढलाय.
दो दोन्ही अकाउंट ला काढून बघ की. आलीत तर चांगलंच आहे ना. एक वस्तू येत्या काहीतरी.
आले तर एक नंबरच आहे चांगलं कुठे एक नंबर आहे.
तेच की.
आलीत तर लई भारी होईल, येतील की आता तीन महिने काय तर टास्क आहे काम आहे म्हण. पुढचे तीन महिने.
म्हणजे तीन महिने झाले की?
बंद
तीन महिने झाले की मग आणि देतील मग काय तरी करतील.
दोन हजार चोवीस ॲप ॲप अजून
दोन हजार चोवीस.
आपण आपण बघ की आत्ता कळालं आपल्याला.
आमचं तवा पासन चालू आहे की.
बघ की.
आपण किती मागं आहे?
आणि हाय शिक्षणाबद्दलच आहे सगळं.
होय त्यांच मी जरा काढालतो, कसं काय काय आहे?
म्हणजे आपलं आपल्यासाठीच आहे नव्ह ते असं टायपिंग करायचं मराठी इंग्लिश काय काय
हां म्हणजे बघालतो काय काय कसं काय काय होत चांगलं चांगलं होत इन्फॉर्मेशन.
हम्म. तरी मिळालं, तू ए. एस. सी. कॉलेजलाच होतास तर तुला कसं माहित नव्हतं ते?
काय आणि?
हां हां लवकर टाक.
मग काय. लईच लवकर टाकल्या तर अजून फर्स्ट इयरला टाकल्या असतित कणी मग भारी झालं असतं
हम् होय कळालं असतं लवकर ते मला कळंना ते नवीन कस आहे पन्नास टक्के ऑफ कसं काय झालं नाही
कोणाचं
त्या फोनच्या अकाउंटला मी म्हणालतो बॅलेन्स सपलाय त्याला
पन्नास टक्के तुला सगळं युज कराय आलतं ना हॅलो
जरा
तेच की तुला सगळं आलतं ना यूज करायला
होय तेच म्हणालोय होय
वायी झाल्या गं आता तेव्हा भावाला किती आले तुझ्या ओमकार दा ला किती आले हां
दोन हजार आलेत हजार काल एक्सपायर झाला
काय सांगायल्यास
भातात
सांगाय का नाहीस
मीच काल घेतलो तेच्याकडनं रात्री मला म ांलाय काय आणि नंतरनं करतो म्हण
मी सांगितलं असतं तर ऑर्डर दिली असती काय तर
होय अरे मी त्यालाच म्हणजे त्यानं बघितला नव्हता इथं आलेला कणी मधी